हॅलो.
हॅलो आवाज येतोय ताई.
हा आवाज येतोय मला येतोय तुमचा हा नमस्कार.
हो.
हा बोला कशा आहात.
एकदम छान तुमचं काय चाललं बाकी
ह मी पण मी पण एकदम छान एकदम खुश आनंदात. हां ओके हा आप आपण निशर्ग संवर्धन या विषयावर बोलायचं का?
हो चालेल ना.
हा हा हां तर मला असं वाटतं की हा निसर्ग वर्धन म्हणजे निसर्गाच व्यवस्थितपणे आपण जोपासना केली पाहिजे. हा हे महत्त्वाचं आहे कारण पूर्वीच्या पूर्वी काळी कसं होतं कि हे सगळं ऋतुमान एकदम व्यवस्थित होतं म्हणजे चार महिने उन्हाळा, चार महिने पावसाळा चार महिने हिवाळा हा सगळं व्यवथित होतं कारण त्यावेळी माणसाने जास्त या पर्यावरणात हस्तक्षेप केला नव्हता. नाही का म्हणजे कसं आहे की अ जशे होते आता अ जशे होते आता घरं घरं आहे मातीची घरं होती. अ तसं रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालं नव्हतं, बिल्डिंग जास्त नव्हत्या. नाही का आणि त्याच्यामुळे कसं प्रदूषण वगैरे पण काहीच नव्हत. म्हणजे कारखाने वगैरे पण नव्हते जास्त लोकांच्या गरजा पण खूप कमी होत्या. तर त्यामुळे कसं होतं की निसर्गाचं आपोआपच संवर्धन केलं जायचं. पावसाळ्यात असं छानपैकी अ अ पाऊस आला कि मस्त शेती बिती पण बहरायची. शेतकरी पण खुश होऊन जायचे शेतात छानपैकी धान्य यायचं अ तसं झाड होते, जंगल होते त्याच्यामुळे निसर्गाचं आपोपच संवर्धन होऊन जायचं पण आता असं नाहीय ना. हा आता कसं झालंय की आता हा असं झाले. तर आता कसं आहे की आता बिल्डिंगांचे जंगल झालेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं की अ आपोआपच झाडांचा रास होत गेला लोकं झाडं तोडत गेली आणि त्या जागी बिल्डिंग बांधत गेले हां. गावांची सीमारेषा आणखीन वाढवली तालुक्यांची जिल्ह्यांची‌ सीमारेषा वाढवली ते झाडं तोडून-तोडून झाडांची कत्तल करून-करून. त्यामुळे पक्षी पण कमी झाले प्राणी कमी झाले जंगलातले प्राणी वाघ, बिबट्या, कोल्हे हे सगळे ए आ शहरा कडे यायला लागले आणि आपलं जीवन मनात
च्या घरावर आक्रमण केलं ना ताई आपण काँक्रीटीकरण तेन जंगल तोडून आपण त्यांच्या घरावर हल्ले केले तर मग ते आपल्याकडे येणारच ना.
हा नाईलाच बिचार्यांच काय करतील ते तरी नाही का हा. हा तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल?
याबद्दल म्हणजे आपण कुठेतरी तुम्ही म्हणतात ना म्हणजे अ निसर्ग संवर धन केलं पाहिजे निसर्ग सांभाळयला पाहिजे. यासाठी आपण छोट छोट्या कृती करू शकतो ना ते आपण वृक्षारोपण करू शकतो बरोबर.
हो येस.
कुठे जरी गेलो सध्या आपण निसर्ग संंवादान म्हटलं की नेतच्या सगळ्याच गोष्टी येतात ना ते. आपण जायचे कुठे ही गेलो की प्लास्टिकचा कचरा फेकतो आपण तुम्हाला काय वाटतं? त्या सवय आपण आपल्यापासून लावायला हव्यात ना आपल्या मुलांना तुम्ही बाहेर गेल की कचरा फेकू नका हे करा तुम्हाला काय वाटतं या बाबतीत म्हणजे मी जे म्हणते हे निसर्ग संवर्धन म्हणजे आपण हो. हा मग तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं तुम्ही सांगा ते?
मला काय वाटतं निसर्गाचं संवर्धन करायचं म्हणजे काय केलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला चार-चार, पाच-पाच झाडं तरी लावली पाहिजे आणि नुसतं झाडं लावून चालणार नाही तर त्याची जोपासना केली पाहिजे त्याला खतपाणी घातलं पाहिजे. हा ते व्यवस्थित बरतय आहे का काही यावर लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यावर कीड पडली असेल तर त्याच्यावर काहीतरी कीटकनाशक फवारून वगैरे त्याच व्यवस्थित जोपासना केली पाहिजे संगोपन केलं पाहिजे नाही का हा तसच आ पण आता हे खातो आंबे खातो जांभळ खातो करवंदा करवंद बोर खातो आणि त्याच्या बिया पण फे कुन देतो ना थोडे त्यापेक्षा बिया जर आपण जमवून ठेवल्या आणि अस कुठे मोकळ्या जागी समजा कुठे गेलो आपण फिरायला वगैरे कुठं आणि तिथे सहजच आपण असं टाकत गेलो त्या बिया असं किंवा आंब्याच्या कोळी असं. तर काय होईल काही दिवसात समजा त्यावेळी नेमकाच पावसाळा असेल. तर लगेच ते रुजू शकतात ना तिथे रुजून छानपैकी झाडं तयार होतील तिथे मोठी मोठी. असं तर असा पण ही गोष्ट नक्कीच करू शकतो निसर्गाचं वर्धन अस.
ऑब्ियसली ऑब्ियसली बरोबर आपण जेवढ निसर्ग आपल्याला देतो. आपण म्हणजे दहा पर्सेंट सुद्धा आपण त्यांना दे निसर्गाला देऊ नाही शकत. फक्त आपण मानव जात ही स्वार्थी झालेली आहे फक्त घेण्याच काम करतो.
एकदम बरोबर! यस
हो हा कुठेतरी स्वतःचा म्हणजे स्वतःचा संकुचित विचार प कमी केला पाहिजे असं मला वाटतं
हो कसं आहे आपण जेवढं आपण झाडांना पाणी झाडांना आपण पाणी घालू त्यांच संवर्धन करू तसं ते ऑक्सिजन सोडत असत झाड म्हणज झा दिव सज. कार्बन डायऑक्साइड घेतात जे क आपणोडतो कार्बनडायऑक्स. ड रात नेम उ क असते त्यां र. झाडा ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड. सोडतात म्हणून झाडाखाली झोपू नये असं म्हणतात ना पण तुळशी हे असं आहे तुळशी की जे दिवसा पण ऑक्सिजन सोडतं आणि रात्री पण ऑक्सिजन सोडतं. त्याच्यामुळे ते म्हणजे जे पूर. पूर्वजांनी जे सांगून ठेवलंय ना दारापुढे तुळशी असावी. त्याचं हे महत्त्वाचं म्हणजे सायंटिफिक कारण आहे. कि ते ऑक्सिजन खूप जास्ती प्रमाणात मिळत ह ह.
घरात उशीचं रोप हवंच असं.
हवंच बरोबर हा हो बरोबर. हा आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला ऑक्सिजन पण भरपूर मिळत आणि हा
म्हणजे अजून निसर्ग तुम्ही म्हणतो त्या ना निसर्ग संवर्धन याच्यासाठी अजून आपण काय करू शकतो
याच्यासाठी आपण असं करू शकतो की आपल्या आसपास हे ना म्हणजे आपण छोटासा बगीचा फुलवू शकतो म्हणजे बले कुंड्यांमध्ये काय असे ना जागा जास्त नसेल ना तर छोटे छोटे कुंड्यां मध्ये का अस ना आपण रोप लावू शकतो मग ते रोप म कशाची आल आलं लावा तुम्ही किंवा मग गवती चहा लावा तुळशी लावा कोरपड लावा जे मेडिसनल पण उपयोग आहेत च ना हे असे
हो हो ते आहेच ते आहेच म्हणजे जे आपल्याला पण उपयोगी पडतात हा हा हा आणि अजून अजून
अजून काय अ फिरायला गेल तर कुठे समजा आपण गेलो तर हे आपलं बिया वगैरे सांभाळून ठेवलेलं अस आंब्याच्या याच्यात त्या टाकून ते पण रुजवू शकतो असं
ऑब्ियसली हो म्हणजे मुलांना घेऊन कुठे डोंगरावर चढायला वगैरे गेलो तर तेव्हा पण आपण त्या बियाश टाकवू शकतो
हो हो आणि कस पण साधा आपलं जे बिल्डिंग आहे फ्लॅट आहे किंवा घर आहे कुठे आहे तिथे असं थोडस पण एखाद्या वाटीत दाणे ठेवले एखाद्या वाटीत पाणी ठेवलं तर तेवढं त्या पक्षांना पण मिळू शकतं ना ते बिचारे बघा उन्हाळ्याचे किती तडफडून मारतात त्यांना पाणीच मिळत नाही कुठ नाही का त्याच्यामुळे ती पण त्यांची जर सोय झाली ना तर मग ते पण वाढू शकतात त्यांचे कारण बघा ना आजकाल चिमण्या सुद्धा कुठे जास्त दिसत नाही नाही का हा आधीच्या काळी किती पक्षी दिसायचे आपल्याला
हो ते म्हणजे आ माणसांना घाबरतात की माणसं झाडं तोडू शकतात. मग आमच्या पिल्लांना पण म्हणजे कुठेतरी इजा पोहोचू शकतात ना असं त्यांना पण समज झालं असेल ना त्यांच
हो बरोबर आहे ना नाही आणि त्यांना खायला प्यायला पण काहीच मिळत नाही ना इथं झाडां झाड तोडली त्याच्यामुळे फळ मिळत नाही बिचाऱ्यांना त्यांना असं आहे ना. हम
हम् म्हण याच्यातून आपण त्यांची थोडी म्हणजे मदत करू शकतो पशु पक्ष्यांची
ह संवर्धन करू शकतो त्यांचं असं.
अ मी म्हणजे ह तेवढा प्रयत्न करतेजे घराच्या बाहेर असा एक मोठ सिमेंटचा टप केलेला आहे त्याच्यात पाणी ठेवत राहते मग त्याच्यात कुणी म्हणजे गायी असतात. कोणी पण कशी येऊन पाणी पितात म्हणजे असं हे जेवढं स्वच्छता करून. मी ते पाणी थंड करण्याचा पण प्रयत्न करते. जसं येतात पण म्हणजे प्राणी येतात पाणी पितात ते खूप छान वाटतं मला जसं कोणत्याही प्राणी येतात रस्त्यावर गाई येतात कोणीही येतात हो. म्हणजे कुठ तरी आपण खूप करू नाही शकत तर थोडं थोडं आपण करू शकतो. असं म्हे छोट छोट्या फुलक्या आपण आपल्यापासूनच सुरुवात केली म्हणजे की बघून आपण आपली मुलं पण सुरुवात करतात.
हो बरोबर बरोबर बरोबर बरोबर. हा म्हणजे आपणच आपल्या आपल्या मुलांना ती सवय लावली पाहिजे नाही का?
ह उद्या ते मोठे होऊन ते त्यांच्या पुढच्या पिढीलाही सहज सांगते की? आम्ही असं असं करायचो म्हणजे हे न सांगता एक हॅबिट दुसऱ्यात दुसऱ्यातून तिसऱ्यात अजून चौथ्यात डेव्हलप होते असं.
हो बरोबर बरोबर हा अशा पद्धती तिने काय होईल की आता हे लोकांनी खूप जंगल वगैरे तोडून टाकलंय त्याच्यामुळे बस आपल हे कमी झालं ऑक्सीजन कमी झालं झाड कमी झाले पक्षी आणि ते कमी झाले नाही का? हा तर सगळ्यांनी असे थोडे थोडे थोडे थोडे झाडं लावत गेले का आपोपच मग अ संवर्धन होईल झाडांचं ते अ म्हणजे उन्हाचं प्रमाण कमी होईल लोकांना जे उष्मा घात. आजात क हो नाही आपण क प्रवासाला जरी गेलो आणि रस्त्यावर ब आजूबाजूला झाडी असली क किती छान वाटतं आपल्या पण तेच जर झाडे नसले तर उन्हाचा किती त्रास होऊ शकतो आपल्याला आहे का नाही.
खूप खूप त्रास होतो खूप त्रास होतो. आणि सध्या हे गरमी वाढायचं कारण तेच आहे ना हा हा बोला ना तू
ग्लोबल वॉर्मिंग हा तसच आहे ना काही ठिकाणी काय केलं लोकांनी क हे नदी नाले ते बुजवून टाकले आणि त्यांचं वेगळ्याच ठिकाणाहून मार्ग काढलेला आहे त्यामुळे काय होतं कधी कधी आता मुंबई सारख ठिकाणी बघा, मागे किती हे झालं होतं म्हणजे खुप दुष्काळ दुष्काळ आला होता ना ओ दुष्काळ्याला म्हणतंओ. हा कारण कसं जे मेन त्यांचं जे स््रोत असत म्हणजे नदीचे जे असे मार्ग ठरलेले असात तेच बंद टाकले ना लोकांनी त्याच्यामुळे खूप जीवित हनी वगैरे पण झाली लोकांना खूप त्रास झाला त्या दुष्काळाचा म्हणजे ओला दुष्काळ ज्याला म्हणतो. खूप अतिवृष्टी ह त्याच्यामुळे हा तर ते पण कसं म्हणजे सांभाळलं पाहिजे लोकांनी
हो ऑब्विसली चालेल ताई नेक्स्ट टाइम पण मला तुमच्या सोबत बोलायला आवडेल
हो छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद
ओके थँक्यू
थँक्यू